हॅलो
हा येतोय का आवाज?
हो आवाज येतो. हं
जस्ट आमची बस थांबली होती आता निघालीये परत एक पंधरा वीस मिनिटे इथे प जेवा परला थांबली होती आता झाली स्टार्ट. हा पंधरा वीस मिनट नाश्ता वगैरे.
त्यांचा नाश्ता हम्म
हो नाश्ता करूनच करून आलो होतो आता करू अर्धा पाऊण तासाने जेवण बसमध्येच.
हा
कशाला?
पाऊस चालूच आहे का?
पाऊस हो चालूच आहे थोडासा आहे जास्त नाही थोडा आहे.
हम्म, हा. तुम्ही केलं का ट्रान्स्क्रिप्शनच काम? का पहिलेच हे?
नाही - नाही पहिलेच टास्कस केले अजून नाही.
हां, हम्म.
तुम्ही किती केले टास्क?
मी का? दोनशे गेले पण नंतर आलेच नाही माझे बंद झाले.
अच्छा, किती वेळ लागतो शाधारण त्याला?
ते काही लगेच होऊन जाते मी एका-एका अठरा-अठरा सेकंदाचेच असतात ना! ते ऑडिओ ऐकायचं अन् त्याच लगेच मराठीरी करायचं आणि ते टाईप करायचं.
अच्छा मराठीत टाईप कराव लागत ना?
हा मराठीच ऑडिओ येती ना ते आवाज ऐकून आपल्या ते ते तसाच एक टाईप करायचं. ते लगेच होऊन जा. लगेच आपण एका दिवशी चांगली पन्नास साठ करू शकतो.
अच्छा आणि किती पैसे येतात त्याचे? पैसे किती आले?
पैसे नाही आले अजून.
अच्छा काय दाखवत नाहीये का पण किती झाले किंवा काय?
नाही अजून काहीच नाही.
हं त्याला बरेच पाहिजे ते देतो आस्न्क्रिप्शन चांगले दोन. तीन हजार पाहिजे क्वांटी. हम्म
हां व.
तुम्ही नाही का केलं ते?
नाही ना अजून काहीच नाही हे प फोन अ फ्रेंडच पहिलंच टास्क केलं अजुन.
हं
हो.
किती कॉल झाले तुमचे.
आता तुम्हाला आता मी दुसऱ्या माझ्या मध्ये आपण बोलतोय. लच झाला बाकी तर काय ते कॉल लागले पण उचलला नाही गेल तर टस् कम्प्लीट दावत होत.
हम्म हम्. हो तुम्ही फॅमिलीत चाले काय म्हग सगळे. हो का.
हो. त्यांचे चालले कॉल कामाचे कॉल येत त्यांना काही ना काही मी बोलून ोटे म्हट चला हे टास्क कम्प्लीट करू.
हो तुम्ही बरं. जॉब आणि पार्ट टाइम हे पण मग बरच होते तुमचं.
हा म्हणजे आता तरी ट्रायच करतेय मला ह काय माहिती होईल की नाही पण म्हटलं करूया. रा्रय घरी आल्यानंतर पण असतोच त पण काही न का पण सासूबाई आहेत तर घेतात त्या सांभाळून. म्हटलं मग बघू करून काय होतं.
हो बर आहे ना.
हो.
हम्.
त्या काही न उचा असतो माझा जॉब
हम्म.
नऊला जावन लात सहा ला सुटी होते सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान घरी येते मगमी हा मग तिथून आमचं पुढे मग जेवण वगैरे वातात साडेआठ साडे नऊ परत सकाळी हा थोडफार करतेय बाकी आई आहेत सासूबाई करून घेत
हम्म चांगलं आहे मग तुमचं मदत तिला कोण या आमच्या कोण नाही मलाच क लागते सगळं लहान त्या मुरलीला करा लहान मुला जास्त असते ना स् खाऊ गल
हा ते बरेच काम असतात छोटे मुलं म्हटले क हा
मिस्टर नाही करत का मदत म आल्यावर
करतात ना थोडीफार बाले तिथलेच दमली ह
हा ह ह
अ
दिवसभर बसलेले राहत असतील ते पण तिथे नाही का बसून बसून पण का ळ जावतो माझा पण जॉगताच होतो ना
आणि ते बँकेमध्ये जास्तच लोड असते ना
हा हा
मग काही जास्त नाही सांगत मी जास्त कामात नाही हेल् पण असं बाहेर सांभाळणं वगैरे थोडी लक्ष
हा हा
खेळायला नेतात खाली तिला थोडा वेळ
अच्छा
हम्म. एन पहि
चयपाात काय बनवला होटलास.
का भेंडीची भाजीऽन चपाती.. हां,, मुलीला परत बटाट्यायचीऽऽ
हा, हा आम्ही सकाळी नाशत्याला सांजा केला होता. आणि आता डबल चपात्या आणि हे घेतले या सोबत.. गुंळाबा, हहह
हा, हा,
हे टास्क आता तुमच्या हच जमा होईल का? म्हज म जे आता बोलतोय तेऽ
होऽऽ ते पहिले आलेलं तेऽ तुमच्यामध्ये होईल, हे माझ्यामध्येऽऽ
अच्छा,
हा, हम्.
म्हणजे वीस मिनिट बोलावंच लागतं..
हो ऽह्, चा चाल झाली का बस तुमची?
हा निघालूय आता, जाली निघा निघालूऽ त दोन तनदा असाच आहे भुलकरच...
हम्म, बरा प्रवास आहे मग. चांगा. आहे.
हा, कंटाळा ऐतो मला प्रवासाचा. णीं आगृह केला चल, चल म्हणून यावं लागलं. हा, त्रास पण तबक नाही तबतक नाही ए दिवस भर बस मध्ये हे, ते आणि पडतेन म्हनून कंटाळा करते.
हो पावसाळ्याच तर खूप असं हे होते पावसानं चिक चिक, चिक त बस, हम्म.. आमच्या गावाकडे गावाला जाताना सात, आठ तास लागतात.
हा, हा त्याचा जो कार्यक्रम आय त्यांच्या माझ्या ओळखीच कोणीच नसनार तिथं, मग मला अजून काळा.
हो! काय कुठे, कुठे जाव पण लागते ना! हम्म!
काय म्हटलं हा आवाज कट जाला होता?
हॅलो! कुठे कुठे जावा पण लागते मनलं
हा, ते आहे ते माझ्यासोबत माहेरच्या कार्यक्रमाला नाही अ त म जाना भागचय.
हो हहहही. अ हम्म. बस मधे खूप कंटाळा येते बंद. बोल
हा बोलूत.
आवाज येते का? हॅलो! हॅलो! हॅलो!
ठीक आहेतना
आवाज नाही येऊन रायला
तुम्हाला नाही येतय का? मला येतो तुमचा हा हा मला येतोय का? तुम्हाला मेबी नेटवर्क इशू असेल काही.
हो पाऊस चालूय ना! आता उघडला थोडा हम्म! सकाळपासून कंटिन्यू चालू होता.
हा, आमच्याकडे आता झालाय कमी
का हम् आमच्या इकडे ऊन आला थोडं आता हा हा हो.
अ
हम्
रात्री किती वाजता झोपता तुम्ही साधारण.
आम्हाला अकरा वाजतात.
बापरे! आणि बाळ उठत असेल मध्ये मध्ये की नाही?
हो बाळ पण उशिरा झोपते ना तर ते झोपते ती दिवसा झोपते ना? मग रात्री काही येत नाही झोप रात्री आता दिवसा चांगली दुपारी चार वाजेपर्यंत झोपते.
हा हा
आता झोपली की जेवायला भां ते आवरण आपलं किचन हे, अकराच वाजतात सकाळी पण सहाला उठणं लागते.
आम्ही साडेपाचलाच उठतो, फिरायला जातो, सकाळी
हो, का मी नाय फिरा वगैर, नाही जात बाळामुळे असंच थकते, माणूस काय?
हा तिकडेच तुमचा सगळा व्यायाम होवून जातो तसेच, अजून काय करतात?
तीस सेकंड राहिले, आपले
हम्म!
इथ बसनं थांबनं. बस खाली. तिला
झालाय, हॅलो!
झालाय, म्हटलं दहा मिनिट वेळ हॅलो!
हा हा ते मग ठेवू का? थँंक्यू!
बाय बाय! थँक्यु छान! वाटलं.
हो, बाय बाय!